ह आ त जा.
येते तुमचा मजा येेते आहे तुम्हाला.
नाही मॅम तुमच नाही येते. अ येत नाही नाही मॅम नाही हा हा
आ.
येत येते म येते तुमचा आवाज येतोय आता.
अ ओके चला मग आपण काही तुम्ही म्हणजे खूप दिवसानी कॉल.
हा बोला ना.
खूप दिवसांनी कॉल केला म
हो म्हणजे असंच काय झालेलं ऍक्च्युली अ मी शेजारी ना जात होते आणि तिथे ना एक चौदा वर्षाच्या मुलगी म्हणजे शाळेला जायचं बंद केलेली चौदा पंधरा वर्षाची मुलगी असेल ती साधारणपणे आणि तिचा जो आहे ना विवाह करत होते म्हणजे बालविवाह आता परंपरेन परंपरा आहे ते. अं मग बाल विवाह अ बालविवाहाबद्दल तुम्ही काय म्हणाल तुमचं मत काय आहे त्याबद्दल
अ हो हो मॅम जसं की तुम्ही म्हणत आहात की अ अ आपल्या जे काही आधुनिक परंपरा होत्या म्हणजे पूर्वीच्या काळात. कसं होत की... अ बालविवाह होते म्हणजे सर्व मुली सति ती जाण्यास पाठवत होते आणि इकडे या मग....
हो हा बरोबर....
अ आणि म्हणजे मुलींच्यावर जे काही अत्याचार केले जायचे.... जसं की बालविवाह म्हणला सती जाणे म्हणला.... लहापणीहून पण त्यांच लग्न का लावून दिलं जायचं... आणि म्हणजे एकदा म्हणजे एकदम मोठ्या माणसांशी सुद्धा.... लग्न लावून दिलं जायचं पण ज्यावेळी तिझा नवरा जो काही तिचा नवरा.... त्यावेेळेला जर मरण पावला तर... तिला जगण्याची म्हणजे तिने सुद्धा आयुष्य तिला.... संपवावं लागत असे पण जो काही म्हणजे नवऱ्याच्या नंतर तिला मरण आलं.... अ म्हणजे नवऱ्याच्या... आधी तिला मरण आलं तर तो पुरुषांसाठी म्हणजे पुरुषांना त्यावेेळेला कुठलीच... सुद्धा बंधन नव्हते... आणि त्यावेळेला खरोखर स्त्रियांच्या वर अत्याचार केले जायचे जस.... कि मॅम... अ म्हणजे तर स्त्रियांना सती सतीला म्हणजे नवरा नवरा मेल्यानंतर.. त्याच अग्नीत त्याचा देह तो म्हणजे जाळून ते मृत्यू... पाहण्यासाठी तिला हे करायचं पण नंतर मग गावात तिचा... जो काही आरडा ओरडा आहे तो ऐक... हो येऊ नये यासाठी जोगद ढोल ताशा... वाजवले जायचे हा म्हणजे... खूप असं विचित्र जी काही विचित्र कल्पना आहे ती म्हणजे भार.... त्यात आधी आबोली जायची अशा परंपरा.... खूप त्यावेळी त्या काळी अस्तित्वात होत्या मॅम.... आणि आता म्हणजे जस की मग सावित्र्यबाई... फुले ज्योतिबा फुले... यांनी खूप खटाटोप करून ह्या ज्या काही परंपरा आहेत या... काही ज्या काही रुढी होत्या त्या रुढी मोड मोडीत काढल्या.... अ सावित्रीबाई फुलेनी अगदी शिकला व ज्योतिबा फुलेनी... अगदी श मुलींच्या शिक्षणासाठी खूप झटली... आणि मुलींना शिक्षण म्हणजे मुलींना त्यानी न्याय मिळवून दिला.... जर ते दोघे नसते तर खरोखर आज मुलींची काय अवस्था.... काय असती हे आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही.... अगदी सावित्रीबाई फुलेंनी आणि ज्योतिबा फुलेंनी अ अगदी..... शेनाचे गोळे दगडफेक सुद्धा सहन केली पण.... त्यांनी कुठलं म्हणजे अगदी त्यांनी जेलमध्ये जाण्यापर्यंत कारागृहात म्हणजे शिक्षा भोगण्या... पर्यंत अनेक त्यांनी हे केल्या पण खरच त्यांनी.... अ मुलींसाठी म्हणजे खटाटोप केली व..... त्यांच्या शिक्षणासाठीच झटले म्हणजे या परंपरा जे काही म्हणजे लोकांच्या... जो स्त्रियांच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता त्यांच्यामुळे तो.... मोडीत निघाला आणि... खरच तर खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळे स्त्रियांच्या जीवनाला चालना मिळाली मॅम... हो....
हो बरोबर आहे आता तुम्ही जसं सांगितला अ.... जस सांगितला की सावित्रीबाई फुले हे त्या..... सावित्रीबाई फुलेंच तर सगळ्यांना माहितच आहे त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा वगैरे.... चालू केली एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी तर त्यांची शाळा चालू केलीच पण तुम्हाला माहितय का ते? त्या पहिला अशिक्षित होत्या म्हणजे त्यांना काही माहित नव्हतं त्यांचे जे म्हणजे मित्र होते. अ ज्योतिबा फुले त्यांनी त्यांना शिकवलं मग त्या स्वतः पहिल्या सुशिक्षित झाल्या ज्यावेळी शिकत होत्या ना त्यावेळी जी शेजारबाजाराची लोकं होती त्या काळात शिक्षणाला खूप महत्त्व नव्हतं. मग त्याकाळी त्यांना टोमॅटोचा म्हणजे पिकलेला टोमॅटोचा मारा भाजीपाला वगैरे त्यांच्या अंग फेकत होते लोक तरी सुद्धा त्या आव्हानांना सामोर जात्या स्वतः पहिल्या शिकल्या आणि त्यानंतर त्यांनी समाजाला सुशिक्षित केलं आणि त्यानंतर ते दोघांनी मिळून पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा काढली. मग मुलींची पहिली शाळा म्हणजे मुलींनी देखील शिकावं चूल आणि मल हे फक् मुलींसाठी नसून बाकी आता तुम्ही बघताय ड्रायव्हर म्हणजे घर घर काम सोडून एखादा्या ड्रायव्हरच म्हणजे लांबचं एकदा म्हणजे एकदमच लहानचं उदाहरण द्यायचं गेलं तर आता पाहिलं देखील एक मुलगीच आहे म्हणजे आणि मो आणि घरकाम करून एखादी स्त्री पायलट सुद्धा चालवू शकते हे काही स्त्रियांनी म्हणजे प्रूफ करून सुद्धा दाखवलं आहे. याप्रमाणे आपण म्हणजे मुलगी शिकली प्रगती झाली हे तर तुम्हाला माहित असेलच. तर याप्रमाणे प्रत्येक स्त्रीनं शिकलं पाहिजे यावर तुम्हाला काय वाटतंय?
हो अगदीच मॅम तुम्ही म्हणला की मूळ मुलगी शिकली आणि प्रगती झाली. म्हणजे ह्या सगळ्या समाज सुधारकांच्या मुळे आपल्या खरोखर मुलगी शिक मुली शिकल्या व त्यांची प्रगती झाली म्हणजे आजकालच्या जमान्यामध्ये कसं म्हटलं जातं की आता मुलांपेक्षा मुली खूप पुढे चाललेल्या आहेत. जो मुलींना जो काही फ्रीडम दिला गेला आहे. म्हणजे त्यांच त्यांचं जे काही स्वातंत्र्य दिलं आहे. ते म्हणजे त्याच्यामुळे मुली खूप प्रगती करत आहेत अगदी मुलांपेक्षा त्या दहावी बारावीच्या पेपरमध्ये अ अनेक स्पर्धां स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वीरित्या काम करून मुलांपेक्षा एक हात किंवा म्हणजे पुरुषांपेक्षा सुद्धा त्या चांगली उत्तम कामगिरी करत आहेत. पण भारतासारख्या देशामध्ये अनेक मुलींच जे काही म्हणजे मुलींवर अत्याचार होतात बलात्कार होतात त्याचे म्हणजे ते कुठेतरी थांबण्यासाठी मुलींना, मुलींना आपण खरोखर प्राधान्य म्हणजे मुलींचं जे काही अ सुरक्षा आहे ती आपल्या भारतासारख्या देशामध्ये अ चांगल्या पद्धती मी असणे खूप म्हणजे खूप गरजेचे आहे. आणि ह या अत्याचारांना कुठेतरी अ थांबण गरजेचं आहे आता तसं म्हटलं की पण आता आपल्याकडे परंपरा आता आपण परंपरेबद्दल आपण बोलूया की बाबा आता परंपरा म्हणले की वर्षानुवर्ष अनेक आपल्याकडे भारतासारख्या देशामध्ये खूप परंपरा आहेत जस की महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये कोणत्या? परंपरा आहे आता आता जस क तर आपला हा उन्हाळा चालू आहे. उन्हाळ्यामध्ये कुठल्या परंपरे आहेत की आता आपला एक शेतकरी राजा असतो. मग तो परली शेतात म्हणजे जे का बोर असेल किंवा विहीर असेल परत नदी असेल ह्या ह आपले जी काही पाण्याचे ठिकाण आहेत त्या ठिकाणी तो परदी सोडण्याची जी काही परंपरा असते मग ती परंपरा
अच्छा हो बरोबर बरोबर. वईनी वईनी बोला वईनी बोला. परंपरा हो बरोबर आहे म्हणजे ज कि तुम्ही वेगवेगळ्या परंपरा सांगितल्या.
ते. मग त्या पर आपण पाहण्याच्या ठिकाणी जाऊन, म्हणजे आप पाण्याची सुद्धा आपण पूजा करत असतो. जो काही आपला जो काही शेतकरी वर्ग आहे, तो म्हणजे वर्षात तू निघदा परडी म्हणजे जी काही, परडी आहे परडीची परंपरा आहे, त्यामार्फत आपण देवाला, म्हणजे पाणी देवतेला पूजत असतो, अगदी तेथे ते जे काही कडब्याच जे, काही आहे ते म्हणजे, कडब्याला बांधून, त्याच्यावर म्हणजे का, आपण घरात पुरणपोळीचा नैवेद बनवत असतो, आणि तो नैवेद आपण सगळीजण एकत्र येऊन, ती नदीला किंवा बोरला किंवा अ आता विहिरीला सोडले जा सोडतात, आणि सोडतात, म्हणजे त्या त्या ज अस अशी जरी परंपरा असली, तरी अनेक आपले जी काही गली माणसं असतात. त्या गल्लीतील माणसांना आपल्यासोबत बोलवतो, मग आपण सगळी मिळून तो प्रसाद खात असतो. आणि म तो ते म आपल्या नदीला किंवा विहिरीला जे, काही दिवे मुटके, म्हणजे जे काही मुटके असतात, ते सुद्धा आपण दिवा लावून, दिवा लावून, असं देवते म्हणजे त्या पाणी आईची, देवी आई म्हणजे पाणी आईच्या आपण पूजा करत असतो, आपल्या म्हणजे महाराष्ट्रात खरंच म्हणजे, प्रत्येक अन्नपूर्णा म्हणा प्रत्येक देवाला, म्हणजे प्रत्येक नुसत पाणी असो, काही म्हण त्याला आपण, खूप मनापासून आणि खूप श्रद्धेने प्रत्येक गोष्टीला पण पुजत असतो, त्यामुळे आपला महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र खूप म्हणजे खूपच सुखी आहे. कारण का आपण प्रत्येक गोष्टींना, अगदी प्रेमाने, अगदी देवा स्वरूप सगळ्या गोष्टींना आपण देत असतो, आणि खरच म्हणजे शेत करी हा, खरंच खूप अ मना जरी तो गरीब असला, तरी तो मनाने श्रीमंत असतो, कारण का त्याला प्रत्येक गोष्टी म्हणजे त्या त्याच्या जमिनीपासून त्याचा मला त्यांना तो काही प्रत्येक, म्हणजे ज्या, ज्या गोष्टी वापरतो. त्या त्या गोष्टीची तो मनाने पूजा करत असतो, हीच आपल्या इकडे परंपरा आहे. त्यामुळे महाराष्ट्र खूप म्हणजे, खूप सुखी आहे, आणि खरच मॅम तुमच्याशी बोलून, मला खरंच खूप छान वाटलं. आणि असंच आपण परंपरेविषयी, आणिक नवीन नवीन गोष्टींविषयी संवाद साधूया. आणि तुमच्याशी ह्या माहिती, तुमच्याशी संवाद साधून मला खरंच, खूप शांत, अ, शा
हां, हा, मलाही खूप छान वाटलं, तुम्ही तुमचा दहा मिनिट मौल्यवान वेळ दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आईग.